आवाज येत नाही रे रेंज मध्ये ये ना.
आता येतोय का?
हो आता येतोय
घरात नाही आहे रे घरात नाही राहत र इंच
तेसना
काय झाला का स्वयंपाक?
नाही रे मला नाही करायच अक्कल करायच आहे.
चालत नाही काय?
हम्म आऊ ना.
काय ऑनलाईन काय करत होती?
ऑनलाईन ना मला ते आमच्याकड ऑनलाईनची काम चालू का. सांगतो तुला कोणतं काम चालून कोणतं नाही.
तू काय करत होतीस?
मी आताय ना मला लखपत दिदीची माहिती भरण करायची ना. तर मग ते चालूय बघ माझं करणं.
नाही बरं
हम्म
आज वार काय आहे? गुरुवार आहे का?
हम्म
हम्म
काऊ.
काही नाही असच. हा चहा वगैरे झाल्या.
चहा वगैरे झाली ना.
कानाला लाव न का कसं.
कानाला म स्पीकर वर नाही टाकला जातातो फोन.
म्हटलं बाजूला ठेवून बोलते. तेतर
हम्म नाही कानाला लावला आणि बोलती आता.
हम्म
भैय्याला आणि वहिनीला पण सांग त्यांना पण आलंय.
आला का?
हां
मी डाऊनलोड करून दिल तर कालच.
ह तू बघ त्याला भैयाला सांगून. मला नंबर मॅडम न सेंड केले ते. मग माझ्या अंदाजानं ते एक यांचं एक काय का ऐकून मग
आणि
हां
नाही त
ते काय म्हणले जे त्याला अमोलदादाच दिला होता तिनं. संम कल्याननं.
ते बुडत आला असन म्हणे टास्
खाद्य उत्पन् उत्पन्न अ रिफ्रेश कराय लाव त्याला
नाही ग चाल गोळी पाह
हम्म जा जिथं रेंज आहे तिथंच राय जिथं रेंज नाही तिथं जाऊ नको
काणार हम् काही नाही काकाला म्हटलं
हा का
हम्म ल न दून भनतार इन का
तू कच चालला घरी
मीिकलते कॉज गलतो ना
ह
तिथं ते ऑप्शन फॉर्म भरला मग ते मग कठं नंबर लागतो काय ते कळवीन कोणच्या कॉलेजला काय ते सांगायला लागेल तर आपण आता ते शनिवारी कळून मग अठरा तारखेला
हम्म हम्
तर लोक थांबून घेतलं
आ हा अरे
हा
जाऊ द्या आता मी मत होती मला फोन भेटन का दासाठीठी तुझ
माझं कायला
ह् हे काम करण्यासाठी
म फोरजी एवढं बाहेर चालतो का
फोरजी का
मग
येचत प्रॉब्लेम माझं फोर जीच आहे पण मग त्याच्यात ऍप डाउनलोड होत नाही ना
का का
ते माझ्या होत नणार रे तुझ्या फोन मध्ये होतील त्या दिवशी केलं नत का आपण
हा ते लोक काय ते लोकच
हा लोकस
कायलाय ना ज्यादा स्टोरेज वईला असं ते डउनलोड हो ऍप करेला
नाही रे नाही नाही तसं नाही ते भैया ते काय झालं ऐक ना
हा
ते त्याच काहीतरी रँकिंग कमी पडेल त्याला
हा का
हा त्याच्यामुळे होत ती
म्हणजे शांत नसेल त्या फोनची म्हणूंन नसेल चालत ती
हम्म त्याच्यामुळंच आता कसा बोलला.
हम्म तेच तर सांगते मी रँकिंग कमी पडती ना
हा
हम् तुझं जुन बी असलं तर त्या त्या काळात कितीचा होता
साडे सोळा
मग साडे सोळाात आणि आठ हजारात काही फरक आहे का नाही
अठरा पर्यंत होता पण गावा मधी.
हम् आठ पणणे दि दिलेली भाैया त्याची सुई ना माहिती का.
कामी ते एवढं बजेट मध्ये आणलं तर असच होईल ना एवढं बजेट आणल्यावर कसं काम चालल.
अ तेच सांगायचा विषय चालय.
ह्
मग तो फोन सापडला का.
नाही ना तो जर सापडत भारी काम होईल बाई.
मग नवीन आणला की काय मग
मग.
ते सिम मंग कसं काय ग
ते कार्ड बनून घेतलं ना.
तेच नंबरच हारलं म्हणून असं का.
हम्म तो नंबर जो दिलाय का. ते समोरच्या व्यक्तीने त्याला ते काही कोड राहतो म्हणते बघ
हम्म.
त्याचा काहीतरी कोड असतो बघ ना. ते फोनचा अ तीन चार अंकी कोड नंबर असतो फोनला.
मोठा राहतो बारा एक नंबरचा.
हा मग ते
अगं पावतीवर नंबर असतो इ इ आय एम असका राहतो ते.
हम्म.
दहा बारा अंक राहत्यात म्हणजे जो मोबाईल हँडसेट आहे का आपल्याचा त्याचाच नंबर राहतो. राहत बराबर.
हम्म.
खोक्यात सगळ पॅकिंग येलत.
तिसरे काय करतोट खेलता हम्म.
मनावर घेतलं तर लगे येऊन जात. ते स्विच ऑफ असलं तरी कळतो पोलीस स्टेशन मध्ये.
हा मग ते ते तेथेच असंतो. आपण कसं एखाद्या याच्यावर गेलो फोन वर ते देत बघा आपल्याला
हम्म. काय झालं काय झालं. आपण सिम बी काढून पेकला ना ते नंबर तिच्यात राहत ना मोबाईलच्या डोक्यात.
हम्म.
त्या आप ट्रॅक करते ना लोक
हो.
काय.
आपण जर समजा शेती उत्पन्न घेतोय आता आपलं खरीप चालू पाहिजे
मग?
अ आता दिवाळीच्या नंतर रब्बी पिक चाल होतं मग उन्हाळ्यात काय म्हणल्या जे जाऊत का.
हा तेच म्हटलं ना वाटतं.
तिथं तेन ऑपशन आहे ना.
असे काय प्रश्न येतायत
अरे काय करतो ते मराठीत केलं मी जरा. कीबोर्ड लँग्वेज चेंज
हम्म.
किती मिनिटं झाले चेक कर ना? आठ मिनिटं झाले.
नऊ मिनटं होईन आता.
हा का? अ मी काय म्हणती किती फोन केले आतापर्यंत?
य काल केलता पूजा ताई येईल पहिला. तो बी सात आठ मिनटालाच कट हून गेला बुवा जेकडून त्यांला वाटतं यो दुसरा कॉल हाय म्हण
हा का?
तो कम्प्लीट नव्हता येईल पहिला दुसरा होईल कम्प्लीट. यांला सकाळी लाव म्हण आत्ताशिक लावू राहिले.
बरं.
यांची चालत बी नव्हतं तसंच आहे.
हा.
का होई नाही कोणाचं लावून दिले? घराला पॅनर लावले दहा मिनटाच्या वरती होईल चालत ना?
हा.
काल कुडती?
हा.
मला पाचशे का सहाशे रुपयेच येल बघ मला कॉलचे एवढ्या मोठ्या.
ती कॉलिंग पूर्ण नसण झाली मग.
कॉलिंग आठवीस वाहिलय.
अरे कॉल पूर्ण म्हणजे दहा सेकंडच्या वर झाले नसतील. ते कमी कमी झाले असेल सेकंद वर काही लागले असेल ना?
नाही नाही. माझ्या दहा मिनटं वाहिले आणि ते म्हणजे मेन म्हणजे आपण तू म्हणे चालू करून ठेवते माझा.
हम्म. पहिल्या याला म्हणलीत मी गीता दुसऱ्या याला नाही म्हणली ती.
मग मी त्याच्यावरच केलं ना पहिल्याच्यावर
हम्म.
सारखं सारखं पोर काय करतय?
मी का बाकीचे का बसेले ते. आज एक पोरग चोरी चालत बा आमचं.
कोणचं कोण?
हा
गावातलं
हा.
कस काय ग?
काय माहिती ते पोर चो उचल उचलणारी
हा किडनॅपर मग धरला का तयला पकडले काव पोर मानसती
हो
कुठे चालतं गावात का बाहेर
इथच झालं
ह